कधी कधी कट नाही होत कॉल. हॅलो हां. हम्म, कधी कधी दहा मिनिटांनंतर पण कट होत नाही, कधी कधी जातो. हो, आता कट झाला होता. मग
हां. बऱ्याच वेळेस ना ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होऊन जातो. जेवण वगैरे तुमचं, लवकरच होऊन जात असेल मगं.
हो अकरा, बारा. साडे दहा जस वाटल नाही नाश्ता काय नाही. डायरेक्ट जेवण त्यानंतर, लगेच संध्याकाळी रात्रीचं जेवण.
हम. हम. मग पहिले आवरून घेता का स्वयंपाक.
नाही पहिलेच स्वयंपाक असतो आमच्याकडे, पहिले अंघोळ झाल्यानंतरच स्वयंपाक. हा नंतर बाकीच हो नंतर बाकीच अस
अच्छा
माझे मिस्टर काय जेवत नाहीत लवकर पण मग बाकीच्यांच हा मग लवकर
त्यांच्यासाठी परत नंतर दोन पोळ्यानंतर लाटायच्या
गरम गरम हं मग एवढं मेहनत करता मी तेवढं तर करू शकतो तेच ना
तोच पसारा काढायचा जीवावर येतं परत आपण काय झालं माहिती का? पुण्याला गेलो मग तिथं कस जेवायला बसल्यावर करायच लगेच खायच्या त्यांच्या सवयी मला लागत मला पण तिथं प नको, नको वाटायलाच लागल होती हो ना गरम, गरम ताटावरती मग पहिले असं वाटायचं काय काहीतरी आलं यार घ्यायचं जे म्हण कर लागले काही थंड गरम बघून बसत पण ती सवय लागली नां वाटत नाही, नाही हेच छान
आणि कस भाजी पण गरम आणि पोळी पण गरम राहिली ना जेवण पण जास्त जातं हा
तिकडे माझे पप्पांना लागायचं गरमच पोळी लागायची त्यांना आत्ता पण सकाळी ठीक आहे पण संध्याकाळी तिकडे पोळ्या बनवायच्या आणि इकडे जेवण करायचं
हो ना
सकाळीच कस मग बाकीचे पण काम असतात संध्याकाळी निवांत ह
आमचं पण आमच्या तर कामा मध्ये होऊन जातो डब्बा
हा सगळ्यांना ब
ह एवढ्या लहान येेतनाेत ना दुकान बंद करून हम
मग ते सकाळी गेले का संध्याकाळी येतात आ सकाळी गेल्यावर संध्याकाळीच येत असतील परत नाही डायरेक्ट रात्री येतात ते सकाळी दहाला गेले का
रात्री दहा, अकराला
बापरे
हा मग ते कामावर डिपेंड आहे ना ह
एकाच वेळेस लवकर आले तर मग गरम, गरम करून द्यायचं हम्म बाकी ज्यांचे जेवण होऊन जात असतील
हा आम्ही साडेआठ वाजेपर्यंत होऊन जाता आमचे
आमचं नवीन नवीन लग्न झालं ना तर असं ते जायचे बारा वाजता तरी दिवसभर फोन चालू
हो ना नवीन, नवीन आता कंटाळा येत असेल ना
आणि आता काही, नाही तेवढा पुरत केला फोन ह काही काम आहे का दोन मिनिटं बोलायचं फोन कट
बस
माझ माणस प्रश्नच उठतो तेव्हा मी काय बोलत असते
हा ना मी पण त्याचा प्रश्न पडतो काय बोलायचं यार
हो नाही तेव्हा ठीक आहे तेव्हा, तेव्हा आता आत्ता म्हणजे काय नसतं ती इंटरेस्ट बणते. तर म अस लो लो होऊन
आणि माणसांना असं वाटतं पोरं पोरं सोरं झाले म्हणजे दुर्लक्ष होऊन जात.
ह हे एकदम म समवर दो नाला माझंला म उदे जामलं आ हा
हा
मी काही महिने त्यांच्याशी कॉलवर बोलतच नव्ह ते फक्त मेसेज करे म्ह मला एकदम असं विचित्र वाटायच. आणि नंतर यला लागली ना मग वेर कमी पडायला ब
ते व का सिच्युएशनच वेगळी असते म्हणजे ते वेगळच जरा वेगळा असतो. नंतर नसतात तझ दिवस
नाही न तर काही नाही सरव चेंज होऊन जात. मग ते लव्ह मॅरेज कशी अरेंज मॅरेजवाली खतरनाक होऊन जातात.
तुम्ही काय माझ्या राहाता हम्म ते ते व्हायची गोष्टच वेगळी असते.
बोलायचे सवय नसते एकदम अचानक कस काय बोलायचं अननॉन पर्सन सोबत
अ त आणि नन म्हणून पण नव्हते एवढे पण नोन म्हणून पण नव्हते. असं एवढं म्हणजे पण रिलेटिव्ह पण होते पण मी नव्हती असं
हो ना.
ह म्हणजे असंथडं फार चुडवायचे पणाली आजच मुलग लागतच् नमस्
अच्छा ह तुमची म्हणजे कास्ट कोणती आहे तु-'
हिंदू मराठा.
मराठा का
हम्म
सर नेमकडे ऐकलं नाही.
हम् एंद तोकर यार
का
असं काय म्हणतात फहेारच थोडं असं
हां तिकडचे
प्रॉपर आहेत ना तुम्ही.
हम्म
इकड म्हणजे तुम्ही आता ऐकलं ते सर मरा झालोठांमध्ये हा हा
ह ह
ते पा बघून या तिकडे झोपवली तिला दुपारी
हो का.
हम बरी जाऊन शांत नाही भयाना बोलायला लागत तिला. म्हणजे प्रश्न जेवढे पडता ना तिला कि मला बोलावं लागतं ब आता प्लीज तू बोलू नको.
अरे देवा तुमचा सासूबाई सांभाळत असतील ना
हो असता पण म समजा असेल तिथं माझ्याजवळ कधी थोड तर नसल्या नाही तर मग ते जास्त इथं असल्यावं त्यांच्याकडच रहाते.
नाही कर करु लाग आता स्वयंपाक बनवंला आता
हा का
कपडे काय नाही मशीनलाच असते आमचे
मशीन ला असता का कपडे
हम्म म काही नाही बाकीचं चाललंय.
हा बाकी काय मग भांडे तिथल्या तिथं होऊन जातात.
हम्म भांडे परछी हम्म ते ठो हे मोठे मोठे असतील तुमचे हो मोठे मोठे चांगले व्हाईट प्लस व्हाईट कलरची खुर्ची
बापरे मग ते एकदा चालू झालं कुसळ लागत असेल ते पडलं तरी
हम्म आता काय मी कधी कधी मागे मागे ना रोज पुसयची. ती सवय होऊन जाते ना थोड थोड म आता आता बघ ते तसं खूप खराब वाटलं त पुसते रोज कुठे पुसणारे आळशी आळशी ती म्हनल्याव एकदम बाहेर मातीेची पाय चालूच रहाते.
हा हा आमच्या इथ काय नी चालू तो रूमये ना पुसायला काही वाटत नाही पटापटा पुस
हम्म
वरचे दोन बेडरूम मग कधी मधी
तुमच रो हाऊसे का? आ रो हाऊसे अच्छा हम्म हम्म तीन चार वर्ष हम्म हम्म
म्हणजे सामान टाकलं आण सामान टाकल्यावं सहा एक महिन्यात लग्न झाल आमंच मग
अच्छा हम्म हम्म
आधी होतो खूप वर्ष भाड्याने होतो आधी
हम्म
वडील पण नाहीत ना मग त्यांना मग त्यांनी स्वतः एकट्यानी त्यांनी केलं दोघी भावाांनी
हा हा हा बराच खर्च चालू असेल.
तेच ना ते लोन काढलं ना हम्म आणि वडिलांच थोडंफार राहिलं तर फरक पडतो पण काहीच नव्हतं वडिलांचं.
ते सगळं शून्य तू स्वतः करायच म्हटलं ना
कान नाही चांगलं काहीच नाही.
तेच ना तुम्हाला सांगू का जे ज्यांनी स्वतः केलंय नाही ना त्यालाच माहिती येवढ म्हणजे आपण नाही समजू शकत हम्म तेच ना
तुझा आणि माझ्या सासूबाई पण आधीपासून कामाला जायचा.
हा तेच म्हणजे, खूप असं...
हा तेच ना, पोरांना सांभाळायचं म्ह.... म्हणजे तरी माझे सासरे दोन हजार चौदा मध्ये वारलेत.
हम्म हम बरेच दिवस झालेत. हावाज करते ना तेव्हालाच बाप नाू पण नाही साधू सांग. बापरे..
हा... आणि माझी ननंद तर अकरावीला होती वाटते, तेव्हा..
हम्म हम्..
हम्म. म्हणजे नंदेच्या लग्नात सुद्धा नव्हते, एक वर्ष झालं हो त्यांना वारून
हम् हम मागला म्हनुन झाल यांचं. हा ते काय नशीब असत माणसाच, कधीकडून हो तेच, आता आम्ही काल त्या कार्यक्रमाला गेलो ना...
हम्
त्यांचं असंच होतं म्हणजे? हे तरी मोठे होते, त्यांच्या दोन मुल एक मुलगी.. ति तर एकदमच लहान होती, तेव्हा वारलेले होते. ''त्यांच्या जागेवर लागलेले होते याच्यामध्ये, पंचायत समितीमध्ये...
अच्छा..
मग तेव्हाच त्या मुलांना एवढं मोठं सांभाळण्यावर एवढे शेच मुलं.... तीन पोरं आणि मग.... खूप... असं... एवढं व्यवस्थित नोकरीला लावले, चांगले संस्कार म्हण... मग, आता पंचवीस वर्ष नोकरी केली.
ते पोरांसाठी मग आता, तरी पण एकट्या बाईला खूप जड होऊन जातं. पोरं सांभाळन...
पोर म्हणजे मी तर म्हणते तेव्हा तर ठीक होतं आजकालच्या जगात एक समान मुश्किल केली.
हा तेच न थोडे मोठे राहिले तर ठीक आहे असे समजूतदार राहिले पण लहान लहान पोरांना.
तीन सांभाळायचे प्लस तुम्हाला, जगण्याचा काही सोर्स नाही म्हटल्यावर...
तेच ना... काहीच नाही दुसरं...
तेवढ चांगलं केल, गव्हर्नमेंट होता जॉब. ती पण दोन तीन वर्षांनी भेटली, ती पण लगेच नाही भेटली.
हा.. मग...
तेव्हा त कसं त्यांनाच माहिती आहे कसेे दिवस काढले...
तेच ना आणि अशा वेळेस नातेवाईक पण किती मदत.
ह् ते त्यांची आई होती त्यामुळे त्यांनी बरीच मदत. केली बाकी कोणी नाही.
हो ना.
कोणी नसतं कोणाच आई सोडून जगात कोणी कोणाच नाही्.
म्हणजेसूबाईची काय म्हणजे त्यांचं पण काही नव्हतं. तरी स थोडं थोडं मग करायचं मदत्.
हम. तेच ना कोणी नसतं कोणाचं आहे सोडून कोणी नाही कोणाचं जगात
आहे ती जण.
हम्म.
हम् काय पण आता चांगलं मग काय.
ऐका ना अ तुमचा कॉल. झालाय म्हणजे दहाच्या पुढे गेलाय. झाला का हो. नंतर करू का तुम्हाला?
हां.
हा मी करून घेऊ का म्हटलं मि का नंतर करु? नाही नंतर करू आता आपण थोड्या वेळानी.
संध्याकाळी सांगा मग सहा एक वाजे नंतर जमेल ना?
मला मुश्किल आहे.
म आता अ रात त्री तरी किती वाजता?